हो, येत येतय ना आवाज माझा? हा, बोला बोला..
काय करता?
काही नाही तेच बसले होते, जरा आवरून झालंय. तर मग म्हटलं की तुमच्याशी बोलून घ्यावं. आणि तेवढा तुमचा फोन आला.
हा ना.
काय मग अजून शेती वगैरे काय म्हणतय, पाऊस पाणी
पाऊस.
हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
येतो आवाज.
हा आता आला आवाज.
हा तुमचा आवाजच येत नव्हता. मला तुमचा आवाजच येत नव्हता.
हो ती शेतकऱ्यांची सगळी धावपळ पाव पाऊसनाही तर लावणी वगैरे अस. त ना पेरणी.
नांगर!
पण पाऊस नाही त्यामुळे कुठे हो नांगर आता- आता ह केले के पण पाऊस नाही तर उगवलाच नाही काय. ते करणार कसत म्हणजे भात वगैरे आमच्याकडे लावतात ना!
हा हा मग पाणी जास्त लागतं भाताला,
हो भाताला लागत अगोदरच आता वाल वगैरे ते पण लावतात आमच्या आमच्याकडे.
हम हम शेताच्या कडेने लावतात. भौतेक वाल हे ना?
नाय पूर्ण आमच्या इथे या पूर्ण शेतात लावतात.
बरं मला वाटलं की भात शेती लावतो. ना त्याच्या कडेने वाल लावतात.
नाय अगोदर आता नाही हिवाला वगैरे असला ना का! हे लावतात वाल, चवली, मटकी हे सगळ भाज्या आमच्याकडे म्हणजे लावतात पूर्ण शेतावर आणि आता पाऊस पडल ना तर मग पेरणी करतात. भात लावतात पावसाच्या याने पण पाऊसच नाही तर लावतील कुठनं भात फेकलाय म्हणजे भात टाकलाय पण पा उगवलायच नाही
अरे बापरे म आता दुबार पेरणी कराय लागेल
हो ते पण आहेाच डबल करायलाच लागेल
म त्याचा किती खर्च येतो साधारण
साधारण जास्त येतो तरी मला पण एवढं आठवत नाही काय
हा पण तेच ना कारण की पावसाने खूपच आणि
म आणि परत आता करायला लागेल ना पेरणी मग तो सगळा पैसा वायाच वायाच गेला सगळ लावलेला
हो हो आणि खतांचं पण मग हे होतं ना
हो खत
पाऊस लांब गेलं की खत हा खत नाही नाही पाऊस पुढे गेला की खतांचे हे पण भाव पण वाढतात वाढतात ना
हो आता सगलाच वाढलं महागाई पाऊस नाही तर महागाई तर वाढणारच होनाराच
हो शेत शेतकरीच काय करू नाही शकला आणि पीक नाही आलं तर काय इथे भाव अजून वाढणार
हो ना आता ही परत डबल मेहनत हाय आता पाऊस कधी येतोय शेतकरी त्याचीच वाट बघतोय
तरी अ हे हवामान खातं म्हटलं होतं की ह्या वर्षी पाऊस पास कमी आहे नेहमी पेक्षा ह्या वर्षी कमी पाऊस पडणार आहे
हो का गेल्या वर्षी तर खूप पडला ह्या वर्षी कमी
हो ना गेल्या वर्षी मे मे पासंन सुरू होता पार ते दिवाळीत पण पडत होता नोव्हेंबर मध्ये वगैरे पर्यंत पडत होता आणि आता जून
ब ह
आणि आता जून जून संपत आलाय तुमचा आवाज ना मधनच माधनच तुमचा आवाज ना मधनच जातोय
हो का आता येतोय का आता
हो हो बोला बोला हा बोला
मी बोलते ह
नाही तुम्ही रेंज मध्ये येता का हॅलो
रेंज आहे खाला
अच्छा मालं तर इथे वायफाय सुरू हे त्यामुळे तुमच्याकडनं हे ते का असं मला वाटलं
हं हो का ना आहे रेंज आहे मला
हा आता नीट येतोय, आता नीट येतोय दुबार पेरणीचं काय म्हणत होते तुम्ही काहीतरी म्हणत होत्या ना पावसाच्या ह्याच्यामुळे
हॅलो
आ ये तो ये न आवाज
हो बोला, बोला
नाही मी बोलत होती आमच्याकड म वारावरून आलेला वारा द
अच्छा म वाऱ्यामुळे
आता लग्न होता ना तर वार वाद ळ आ ल त्याच सग च्या नुकसान केलं म्हणजे गुला मा झाडे पण पडले आमच्या इकडे खुप
अरे बाप रे! एवढं जोराचं वार मग आधी घरात च वगरचं पण झालं का नुकसान
नाही ना त्याचा वगैरे